ह
हॅलो
हॅलो
हां बोला की जेवला
हो जेवलं बघा तुम्ही
होज बले की
हा होय आवरडलं बघा आमचच आता चाललंय धंगाणा
हा हा ते काय लहान मुलं असले की चालूच असते
हा ते जरा हट्टी पण माझी ओरडते
होय मग ते भांडण करतात आजीबरोबर आपल्या भाषेत त्यांच्या त्यांच्या भाषेत बोलत असतात
हा म वरडायचं चिडचिड करायचं मारायचं
हा
असते तेवढं आज
कधी शाळेला जातील तेव्हा शांत येतील
होय आता कवर जायचं आता किती अडीच वर्षाचा आहे अडीच तीन वर्षाचा हा हा
हो आता हला लागणार ऑक्टोबरला लागणार ना चौथं वर्ष
हा तेच की तीन वर्षात चालत होय तेच की आता कवा्हा जायचा घर म्हणजे दिवाळी नंतर घालायचं असं चाललंय पण कसं अजून सोशीच कळत नाही
म्यायच्यात ना
नाही तिकडं पुण्याला दिवाळी नंतर चालू होत
चाल होते काय नाहीतर आपल्याकडे कसं दिवाळीनंतर अर्ध्याच्यात घेत नाहीत ना आता हिला पण घालायचं होत
मराठीचं वेगळं पडतं ना ते तच्या डायरेक्ट सीबीएसई ला घायला लागलत
सीबीएसई हा हा
त्याच्यामुळे
हा मीला पण म्हणात होते सगळे घरातले घालूया ऍडमिशन पण करायचं होतं इथं विनायक बालवाडीमध्ये म्हण म्हणाले शीसू सांगायला येत नाही अजून तीन वर्ष कंप्लीट नाहीत त्या पुढ ऑगस्ट ला होणार ना तीन वर्ष कंप्लीट चौथं लागते मग पुढच्या वर्षीच बालाजीलाच घालायचं तिथून मग हे करायचं तिथंच हे करायचं दोन वर्ष
आणि तिथं पुढच्या पुढच्या पूर्ण सगळं शिक्षक शिक्षण चांगलं आहे बालाजीला खर तर
हा मग घरचे सगळे तेच म्हणाले तिथंच घालायचं
आयुष पण तिथंचय वाटतं ना
हो आयुष पण तिथंच आहे
हा
पण आता सगळी सिस्टम वगैर बदल आहे शिक्षक वगैरे चेंज झालेत असं म्हणाय लागलेत पूर्वी सारखं काहीतरी शिक्षण नाही शिक्षक नाही वाटत
हा हा हा मग ते कसं ते जशी शाळा मोठी होईल तस तस बदलत जाणार होते
वय प बघायचं त मराठीला नाही तर इंग्लिश मिीडियम ला घालायचं मग ते आ त्याला अजून पण ह पण सांगते तसं शिवजवाले की पण नाही म्हटलंय धावतेतता खेळी इथ पण सगळी चार वर्षानंतरच सगळी घायला लागलेत ना
हा हा हा हां
हम् मग ते नंतर बरोबर व्यवस्थित होते हम्म आणि ते रोज हे करते बॅग आणली जाणार शाळेला चालू असते हाऊस आहे नंतर काय माहिती नंतर काय माहितीय काळात
आता जाणार जाणार म्हणायची आणि एक दिवस पूर्ण तिथं बसलं की मग रडायची मला नको म्हणून
नको म्हणून होय मलाच शाळेला सांगत जाला मलाच अभ्यास देतात असं म्ह म्हणत दादी सगळं काय एबीसीडी वगैरे म्हणते वन टू टेन सगळं
हा हा हा
ते आईचं बघून बघून का नाही आपण पण वय एक, दोन वया खराब केल्या गोलबोल काढून हम्म
शिकत असल
होय तो बसला की दफ्तर शोधायला जाते कुठाय आपलं त्याच स्टडी टेबल वगैरे घेऊन मग ब चालू असते दोघाचं.
तेवढंच जात जारा मदतीला शिकवायला तिला
होय दादा शिकवतोय दादा अभ्यास करतोय आपला
जाऊ दे दादाच्या नादानं दादा आधीच हुशार आहे. दादाच्या नादाने घिला पण हुशार होते आता
हा लक्षात राहते याच्या पण काय काय सगळं चालू असते दोघांचं
कालची मुलली शार्प आणि स्मार्ट आहेत अहो.
होय आपल्याला जेव्हा कळत नव्हतं त्या वळेत आता यांना कळतय सगळं
सगळं करतय त्यांना आणि कसं सगळं पोलले पणले लवकर कळते त्यांना
होय रागवलं म्हणजे असं काहीतरी हे म्हटलंय लगेच तेवढं म्हणजे लक्षात येते हा बाबा हे रागवल्या रुसून बसायचं लगेच.
हा ल आणि आणि चिडचिड तर लई बाबा बापरे हट्टीपणा
हा म्हणजे आपल्या मनासार कसळं व्हायला पाहिजे म्हणजे रडलं थोडं रडलं की हा बाबा मला रडलं की देतात. त्यांना समजते ना मग मी रडले की जरा असं देतात लगेच आणून
मग आमच्यात काय वेगळां आहे आमच्या तर डायरेक्ट त्यांना आवाजच बंद करून घेते. श्वासच कोंडल्यासारखा होतोय मग कस काळ निळा पडतोय. मग श्वास थांबवल्यामुळे ते तोंडातून आवाज येत. नाही असं होतय ना.
हा. घाबरायला होत.
ह तेच कि भीती वाटते मग काही सुधरत नाही त्यामुळे मग पूर्वा सगळ ह डॉक्टरांनी सांगितलंय पण ना की पाच वर्ष जरा जपबा म्हणून
होय ते म सांगितले म्हट हे करायला पाहिजे नाही मग त्यांना एकदा सवय लागली की कसं हा बा येतात मला आत्तापसून जरा म्हणजे हा दुसरेकड मन वळवलं कि मग जरा थांबतात ना दुसरं काहीतरी दाखवलं की आणि एक थोडा वेळ गेला किं म परत आणि हाय तर हायत्या यांच्यावर येतात त्या
हम्म हम्म. होय ते आणि आता कसं एवढंच म्हणजे लहानपणच असं असते की वळण लावू शकतोय पोरांना
होय.
नंतर ना कसं किती बी लावा आणि किती बी मारा का उपयोग नाही.
काय उपयोग नाही होय आत्ताच म्हणजे एक पण एकट्याना पण होत नाही मग सगळी घरची म्हण हा लहान आहे, लहान आहे. कशाला अजून कळत नाही काय. मग ते एकट्यानं हे केलं की दुसर्या म्हणजे काय रागव देत नाहीत ना लाडाच असला तरी काय नाहीच.
आणि त्याच्यात लहान पोरग असल म्हणलं की लाड ला लाडाचेच असते.
लाडाचे. मग ते एकानं ओरडायचं आणि एकानं हे करायचं म्हटलं जमत नाही ना ते मग ते त्यांच्याकडेच जास्त आहे करते हा ही देतात ही रागावतात असं होते.
हम्म.
समजते त्यांना
लगेच समजतय आणि कळतं बी
होय
मग अजून खता
काय नाही आपल्या वेळेला कुठं काय होतं आपल्याला काय मिळत पण नव्हतं पार्टी वगैरे पार्टी होती हो य त रे कुठली
सुट्टी देत नव्हतीच आम्हाला पट्टी पट्टी न हालायची हो
होय हे तरी कुठे होती व आपल्याला पेन्सिल आणि पाटी क होती दप्तर काय हे होय नंतर नंतर म्हणजे जसं पुढं हे व्हायलं तसं मग ती वही पेन यायला लागलं आधी काहीच नव्हतं
आमची मम्मी तर मला काय करायची पाणी बिणी आलं ना बाहेर तर दोरी घ्यायची आमचं खॉट होतं बारका पहिला कस एकच रूम होती ना छोटी तर ह मग त्या पायाला दोरी बांधून ठेवायची लाब सोडून आणि जायची पाणी भरायला मग मी आपल्या कसायचं मग रडून रडून नंतर काय आलं की बाबा आपल्याला कोण घ्यायला नाहीय मग तिथंच खेळत बसायचं
आता नाही तसं आता घ्यायचंच ते काम सोडा आणि घे घेऊन बसा नंतर करा घ्या आपले म्हणजे ते पण ते हे करतात ना बाकीचे असले जरी तरी पण ते मम्मीकडे जर जास्त जरा हे असते
हा आता कसं हो ते माहिती काय अ जर समजा एकत्र कुटुंब असलं एकत्र जर व्यवस्थित राहत असतील तर आणि काही प्रॉब्लेम येत नाही त पोर जातात तरी सगळ्यांकड तर आमच्यात कसं आहे दादा वहिणी राहतात म्हणजे वेगळीकडे राहतात मग त्याच्यामुळे कसं होते दादा दादा दिवसभर ऑफिस ऑफिसला गेलेला असतोय त्याला सवय मग फक्त वहिणींची
हा ते एकट्याची सवय झाली की नाही ही तरी आमची तरी आधी कुठं म्हणजे जे जात हो ते नुसतं मम्मीच पाहिजे ते पॅट वगैरे बदला कपडे बदला मम्मी दुसऱ्या कुणाचा हात लावून घेत नाही अजून पण हात लावून घेत नाही
तेच त्याला कसं आहे त्या जात नाही ते कुणाकडेच जात नाही आल्या आता बघा एवढा तू दोन तीन दिवस आले आम्ही दोघ जण खेळले माझी चांगली ओळख झाल्या येऊन बसते माझ्या जवळ मांडीवर इतर वे दवाखान्या गेल्यावर आज अ वहिनींना जर दाखवायला म्हणून गेलत ना त्यांनी अ चेकअप साठी म्हणून गेले आत एवढा त्यांना धिंगाणा केला राहिनाच त्यांना कसलाच राहीना माझ्याकडं होईने बाहेर व्यवस्तवर त्यांना रडतच होता
रडतच नाही सवय नसे त्यांना वाटते सोडून जातात काय काय कुठं
हा म्हणजे त्यांचं कसं असते आम्ही खेळतो दुसऱ्यांबरोबर पण आम आई पण पाहिजे समोर आम्हाला लय आगावपण
गाव आहेत जरा असं म्हणजे जरा असं चुकून जाऊन चालत नाही लगे चालू येईपर्यंत चालूच असते रडायला
हा तेच तर दादाला सुद्धा सोडत नाही त्यांना चुकून असं जायला
होय ही त्यांच्या पुढं म्हणजे असतं गाड वगैरे जर सकाळ चाललं ना म्हणजे कामवर ती त्यांच्या पुढं गाडीवरून फेरी मारायची रोज सकाळ संध्याकाळ
मग काय पप्पा लोकांना तेवढंच काम
तर मन आहे रोजच ती मारायच कधीतरी मूड म्हणजे असला खेळायचं वगैरे तर म्हणायच नाही तर ते सकाळ संध्याकाळ आपलं चालूच असते
तेथोडं मग संध्याकाळी आला पप्पांबरोबर खेळ
मग मम्मी क नसली तरी चालते ते पप्पानेच भरवायचं मग
तेच की आणि मम्मीकडे बघत बी नाही हे आमचं बी तसलंच आहे पप्पा आणि जोपर्यंत पप्पा येत नाही हा आणि पप्पना किती पण वेळ होऊ दे जोपर्यंत येत नाही तो तोपर्यंत आम्ही काय अ जेवणार नाही आम्ही झोपणार पण नाही
नाही हे पण तसेच आले की त्यांना जेव पण देत नाही तर आणि काहीच नाही य म्हटलं तर येत नाही आणि तर ते गेले कामावरती महीच चालू असते मम्मा मम्मा
आवघड
हा
काणी बघा नि वाताय
नि वाता
हा
आता काय सुट्टय त्याच्यामुळे काय नाही म्हनतच एकदा चालू झालं की होय तेवढंच की
मग कायता परत आता चालू झालं कि म आता तर काय नाहीच सलगच होता दिवाळीपर्यंत दिवाळी सुट्ट्या नसत्याचवं आ मला म्हणजे दिवाळीचे तेवढे एक पाच दिवस असतात ना ते पाच दिवस आणि अलीकडचा एक दिवस आणि पुढचा एक दिवस मोजून आठवड्याभर सुट्टी जातात बघा नाही तरर मग सुट्ट्या नाही मग आपलं कॉलेजला जायचं कब्जी एक्झामची नाही आता पुढचच आता शिकायचं जरा चाललंय खा ते